बोला
हा काय झालेय काम हा जेवण वगैरे हा काही झाले काही राहिले आता उन्हाळ्याचे काम काय आता चालुच आहेत आपली. हा, असं आहे ते. तुमचे झाले असतील ना उन्हाळ्याचे काम आता सगळे?
हो, मी पापड वगैरे काही सगळं राहिल काही सामान काही झाले.
हा- हा मग तुम्ही घरीच करता की मशीन वर देता करायले?
घरीच करतो.
हो का? शेवळ्या वगैरे येतात का मग हातावरच्या?
नाही, शेवळ्या नाही शेवळया मशीनच्या पापड घरचे
हा- हा नाही, मला येतात हातावर. मी हातावरच्या करत असते मला हातावरच्या येतात शेवळ्या करता? पण मग ते मागच्या वर्षी काय झालं होतं, आमचा गहू आहे कनी कोणता होता काय माहिती त्या गव्हाला काय झालं मग की म्हणजे ते असं त्याच्यात चिटकावाच नव्हता जास्त. चिकट असत ना थोडेसे असे नाही आता काही कोणी करत नाही. ते खूप दिवसच जात समजा आता आता मग कसं बायाचे काम करून तर जास्त जीवावर येऊ राहिले कनी आता. आता मोबाईल आहेत की नाही, या मोबाईलच्यान आणि बाहेरच्या काम करून जीवावर येतात. हम्म, मोबाईल आवडतात की नाही आता बायाले जास्त. जुन्या लोक कसं होत माहितीय का? विरंगुळा म्हणून काही नव्हत म्हणजे कस उन्हाळ्याचा दिवस जात म्हणून मग बाया काय करत होत पहिले माहि ते अ म्हणजे म्हणजे असे शिल्लाकचे काम होते त्याचे वड्या, पापड, कुरड्या, शेवड्या. हम्म, आता कसं हम्म, आता सगळं मशीनवरच करतात ना बाया आता सगळं मशीनच आहे. त्याच्यामुळे आता काही हातावरच कोणी करत नाही आणि मग आता कस टाइमपास म्हणून टाइमपास म्हणून आता मोबाईल आहे ना आता बायाला मग दिवस मोबाईलात कस जाते ते माहिती नाही पडत मग, हम्म. कुठ फिराय बीरायला गेला नाही का? मग आता एवढ्यात.
आता एवढ्यात काही गेलो नाही आम्ही.
हा, आम्ही गेलो होतो इथं शेगावला तिथं ते इथं महालक्ष्मी मंदिर आहे ना. तुम्ही पाहाल का ते? हा खूप मस्त ठिकाण आहे. पाहसारख आहे ते. हम्म, तिथं बांधकाम चालू होतं. आम्ही गेलोतो तेव्हा मागच ते म्हणजे लहान लेकराची खेळायची जागाय न तिथं ते.
हम्म -हम्म
हा, खूप एन्जॉय केलं मग आम्ही तिथं गेल होतो ते खूप मस्त केलं त्यांनी ते मंदिर. हम्, आणि तिथं आपले बारा ज्योतिर्लिंग आहेत. न सगळे म्हणजे हा आम्ही गेल हा त्या तिथं मंदिरात गेले होता आम्ही बारा ज्योतिर्लिंग आहेत. वर देवीची मूर्ती आहे आणि समोर एवढं छान म्हणजे डेको रेशन वगैरे छान केलं त्यांनी ह, पायासारखं आहे. तसं शेगाव गेलं म्हणजे आपलंं पंढरपूर आहे न,
पंढरपूर हा,
हा शेगाव गेला म्हणजे पंढरपूरच आहे आपल. आपण पंढरपुरात गेल्यासारखं वाटते आपण तिथं. सगळ घाल आणि तिथ त ते टाळ वगैरे खेळतात न ते त मला खूप आवडते माहितीये. म्हणजे सगळे एक सारखे कपडे वगैरे घातलेले असतात पांढरे शुभ्र आणि टाळ्यांचा आवाज तारखा असतो तिथं, तिथं पाऊली वगैरे खेळतात. नंतर रिंगन असते तिथ. फुगडी वगैरे खेळतात. किती म्हणजे त्यांची असं एक सारखं असं म्हणजे त्यांच हा वातावरणही खूप चांगलं असतं तिकडच आणि एकसारखं करतात ते खूप चांगलं मस्त. हम्म, खूप आवडते मले ते असं.
काय म्हणते लग्न बिग्न नाहीत काय एवढ्यात कुठ?
आता लग्न कायचे मुलीच भेटून नाही राहिलं.
मुली भेटून नाही राहिले लग्नाले हा होन. ते आता कसं आहे आता मुलीचं नाही. मु कसं आहे माहिती का आता जास्त करून शेतकरी असला मुलगा त शेतकऱ्याले मुल मुली भेटून नाय राहिल्या ना, त ते आता असं कमी आता काळानुसार कस आहे. आधीचे लोक होते त्यांच्याजवळ खूप सारी शेती होती आणि आता चे लेकरं झाले. त्याच्यातून कसं वाटणी झाली कि त्यांची आता वाटणी झाल्यामुळे त्या शेतीचं थोडस अ कमी झाला आता. कोणाकडे चार एकर कोणाकडे दोन एकर असं राहिलं.
पहिल्यांन नव्हती मला बिझनेसवाला
हम्म, आता कसं नोकरीवर जास्त भर देऊन राहिले की नाही लोक आता शेतकऱ्याच्याकडे कारण शेतकऱ्याचे हालही तसे चालू आहेत ना आता. शेतीच्या शेतमालाला भाव नाही भेटून राहिला? हम्, त्या हिशोबान मग आता कोणाले असं वाटते ना, आपली मुलगी सुखात पडली पाहिजे म्हणून. मग शेत शेतकऱ्याच कोणी समजूनच नाही घेऊन राहिल. समजूनच नाही घेऊ राहिलं ना शेतकऱ्याला कोणी आता, समजून घेणारा पाहिजे ना त्याच्यासाठी त्यासाठी आता शेतकऱ्याले. कारण सगळे लोक जर नोकरीच्या इकडे वळले तर शेत शेती कोण कराव? आणि शेती जर नाही केली त आपण काय खाणार? हा त विचार केला पाहिजे. जे नोकरी च्या भरोश्यावर नोकरीच्या भरोश्यावर थोडी पैसा कुठून येते? पैसा जर आपण समजा हे विकलं आ घरचं धान्य वगैरे विकलं. याचाच पैसा येत की नाही. मग हाच पैसा हम्म, हाच पैसा असते न सगळा
हम्म,
मग आता शेतीच्या भरोशावरच आहे न सगळं आपलं.
हां,
हम, आता हे समजायला पाहिजे ना आता. पोरीत पोरीवालेन म्हणा किं पोरावाल्यान म्हणा दोघईले सारखंच आहे म्हणा ते आता ह ते तस तर पहिली गोष्ट मुलीन समजून घ्यायला पाहिजे ही गोष्ट.
नाही न व आता मुलगी आहे लग्नाले मो भाऊ बी असते मग आपल्या घरी जस आहे तसं मग मुलीला पाहून द्यायचं ना.
हा नाही कसं आज दुसऱ्याची आज दुसऱ्याची करतो म्हटलं आपण तर उद्या आपली पण येणार आपल्या घरी आपली पण येणार हाय ना कोणाची ना कोणाची समजा, आपल्या मुलीला आपण तोच विचार करतो की नाही आपल्याला वाटत आपली मुलगी सुखात पडली पाहिजे मग आपल्या मुलीचा आपण तेच विचार करतो.
पाहिजे.
हा तोच विचार करतो ना, आपण आपल्या मुलीचा तोच विचार करतो कसयं आपण हम्म आपणही म्हणजे कसं सर्वांच जर एकमत झालं तर मग तरी हा विषय बदलून जाते, पण आता कसं एकमत नाही होत ना कोणाली कोणी सगळे आपापल्या मुलीचा विचार करतात ना. आणि कसं आहे ज्या परिस्थितीतून आपण गेलो त्या परिस्थितीत तितुन आपल्याला वाटत नाही ना आपली मुलगी गेली पाहिजे म्हणून- ह मग त्याच्यामुळे सगळ जण असा विचार विचार करतात की बाबा चला कमीत कमी आप आपण ज्या परिस्थितीतून गेलो, त्या परिस्थितीतून आपली मुलगी नाही गेली पाहिजे. तिंच जीवन सुखात गेलं पाहिजे. याच्यासाठी तिचा पुढच्या दृष्टीने विचार करतात की बा शेती हि पाहिजे आणि जोड व्यवसा त्या म्हणून पोराले नोकरी वगैरे शिकलेला काही ना काही असे पाहिजे. असा विचार करतात ह असं आहे ते. आता कसं उन्हाळ्याचे लग्न म्हटलं म्हणजे आणि हे पाणी वगैरे येऊ चालूय काय म्हणतीे तुमच्याकडे गारपीट वगैरे
नाही, गारफीट नाही झाली इथं थोडसं आल होत पाच दहा मिनटं पाणी, चाललं गेलं. ऊन आहे आता पण
हा नाही. हां नाही, आमच्या इकडे आम्ही व्हिडिओ पाहिला होता क‌नी इकडे थोडी गार पिट झाली, आमच्याकडे नाही झाली, मला तरी हम्म हा तिकडे झाली तिकडे गारपीट वगैर झाली, म्हणजे व्हडिओ पाहिला तर मोबाईवर तर ते गावाचे दाखवले ते त्याचे एकेक गावाचे तिथं.
तर ते गारपेट वगैरे दाखवले होती तिकडे, मग खूप नुकसान झालं ना शेतकऱ्याचं.
हा.
हम्म, आता बाकी खरेदी वगैरे करायची म्हटलं जरा. तुम्हाला माहिती आहे का? असं एखादं दुकान वगैरे सांगा. काही नवीन साड्या वगैरे काही
दुकान मधी अमरावती,, पुना नागपूर अशाच ठिकाणी जायचं.
हो आपण कसंय आता आपली छोटी मोठी छोटी मोेटी खरेदी, काही काही ऑनलाईनही करतात ना. ऑनलाईनही चांगल्या भेटतात म्हणतात वस्तू है ना, तुमच काय म्हणनं हाय ऑनलाईन विषयी?
मी तर काही करत
हो आवडत नाही बरोबर हाय. कसं हाय म ते कसं हाय माहितेय का? आपण आपल्याला कसं आपल्याकडे वेड आहे‌. आपण वेड काढून आपण दु कानात जाऊ शकतो आणि जे अ जे कसय आता नोकरीवाले लोकं झाले, यांच्याकडे प कसं टाईम नाही सापडत ना एवढा, अं त्या टाईम च्या नुसा हिशोबाने मग ते काय करतात माहितिये का? ते ऑनलाईन शॉपिंग करून घेतात. हा, आपल्या ऑनलाईनच अस वाटतं की बा ऑन लाईनपेक्षा आपण जाऊ दुकानातून दुकानातूनच शॉ पिंग करून आणु आपलं असं आसतय हं. हा चालंत फिरतं काम आहे आपलं म्हणजे कसं आहे आपल्याला अस वाटतं की बा आपलं म्हणजे टाईम तेवढा आहे त्याच्यामध्ये आ म्हणजे आपल्या जवळ जेवढं टाइम आहे, तो टाईमच निघून जाते, आणि कुठ फिराला भेटे्ते, विशेष म्हणजे फिरायला भेटते, काही पाहाला भेटते नवीन वस वगैरे काही दिसतात आपल्याले, हा. तेवढा आपला टाईम त्याच्यात चालला जाते, असं वाटतं की, बा चला आपण फिरून आलो कुठेतरी. आहे ना असं वाटते ना. फिरून आल्यासारखं वाटतें आपल्याला जरासं. चला बा आपण भेट देऊ म्हणून एखाद्या ठिकाणाले. तिथ मग काही नवीन, नवीन ओळखीचे काही भेटतात, काही परिचय होते अजून
हुं.
हं असं होते म्हणजे आपण आपल्या डोळ्यानी मग सगळ्या वस्तू पाहू शकतो.
ऑनलाईन हा, ऑनलाईनच कसं आहे आप का, कोणची वस्तू घ्यायची असेल की, ते दुरनच चांगली वाटते, आल्यानंतर चांगली वाटत नाही.
आल्यानंतर ती कशी येते, हा आणि परत परत रिटर्न करण, रिटर्न कर न ही आप ल्याला बरं नाही वाटत ना नेहमी, नेहमी, की आल्याबरोबर वस्तू किती रिटर्न करायची. की आल्यावर वस्तू किती रिटर्न करायचीे, नेहमी रिटर्न करणे ही बरोबर नाही वाटत ना.
हुं. पणं दुकानात गेल्यावर कस, एक नाही, दोन नाही चार वस्तू पाहू शकतो.
हूम्म, चार वस्तू पहू शकतो आपण, हुं. मला जायचं आहे आता लग नाला म्हटलं खरेदी करू आपण. थोडीशी म्हटलं आता लग्न हायेतं, हुं हळदी वगैरे साठी आता, हळदीचे कार्यक्रमही चालू आहेत ना जास्त. स्त हळदीचा कार्यक्रम करायचा आहे. हुंम हा. हं हळदीच्या कार्यक्रमाला घ्यायचाय, मेहंदीच्या कार्यक्रमाला घ्यायचाय. तर लग्नाचा फंक्शन आहे.
अ हा.
नंतर वरातचा फंक्शन आहे. सगळ फंक्शन आहेत ना, आता नवीन नवीन तुम्हाला डान्स वगैरे करता येते का मग?
डान्स प्रेक्टीस नाही होत आम्हाला.
अ माझं चालू हाय. मी पाहतय ऑनलाईन थोडंसं म्हणल, लग्नात कसं आता लग्नात सगळ करतात ना अस्याल, नाही जमत. नाही जमत म्हटलं तरी, पण थोडंस मोबाईल मोबाईल आहेत ना आपल्याजवळ. मोबाईल कशासाठी आहेत ना म?
हुं. लग्नामध्ये म्हटलं तर कसे केले जाते?
हा नाही नाही असं कसं! कसं केलं जाते? थोडंस काही नाही काही म्हणजे अ कसा व्हडिओ वगैरे, निघतात थोडेसे, तर थोडंसं चागलंच करायचं.
पण लग्नामध्ये नाही ना? ती येते ना आता हो येतें त ना लग्नामध्ये करायचं म्हटलं तर, पण किचन म्हटलं की, तो नाही येणार.
हा हा. नाही मी आता व्हिडिओ पाहत आहे थोडेसे म्हटल, व्हिडिओ पाहून आपण मोबाईल वर थोडेसे व्हिडिओ पाहू. आणि थोडासा डान्स वगैरे हे करून घेऊ. हुं. मग शिकला ते मोबाईल वर शिकता येत ना आपल्याला? हा आज? य कल स हाय त मोबाईल हाय त काही टेन्शन नाही आपल्याला कोन्या गोष्टीच हां. मोबाईल आहे तर कोही टेन्शन नाही म्हणजे, मोबाईल मोबाईल व सग्याल्या वस्तू आपल्याला, समजतात घरी बसल्या बसल्या कुठे काय आहे? कसं हाय? काय करायचं? डान्स वगैरे म्हणजे कोणाला म्हणायंच काम नाही, अमी पुढच तुमी मला शिकवा म्हणून.
आले. हां केलेले आहे का?
हूम काय?
क्लास कशाचे कशाचे केलेले आहे का?
हो, मी क्लास केले आहेत. मी आता तसं, मेहंदीक्लास वगैरे घेते. आणि मशीन काम वगैरे करते मी मला ते अ उ. ब्लाऊज वगैरे शिवते मी तशे तर ह. आणि मला आता ऑर्गनझा ते हे आता आपल हे निघाले ना आता नवीन ते हेचे बॅटर् शिकायचे आहेत मला अजून. ते ड्रेस ड्रेस मटेरियल ड्रेसचे वगैरेअ हे कु कुर्ती वगैरे शिवण.
हुं हम तुमच्या कडे असते ना क्लास?
अ नाही आमच्या इत काही नाहीयेत पण मी ऑनलाईन पाहते मोबाईलवरच.
हा हा.
हम् मोबाईल वरच पाहते मी मोबाईल वरच करते हा.
हा ना.
कधी कस त्यासाठी लोन वगैरे काढयला लागते ना आता गटातून पहाते गटाच्या मार्फत मग. मिळाल तर मग करा. पण कोणतीही गोष्ट शिकायची म्हटल की, थोडा पैसा वगैर पाहिजे त्यासाठी म
हाव.
हम्म! पाहु म आता मोबाईल वर म्हटलं हा मोबाईल वरच ऑनलाईन करू म्हटलं.
हम्म.
हम आणि आपल्याला कसं घरची कामं करून बाहेर जाणं शक्य नाही ना एवढ्या वेळापर्यंत?
नाही ठीक आहे मग चला.
हा हा ठीक आहे मग.
आम्ही लावुन प मग उद्या
बरं बरं ठीक आहे ठीक आहे.